हम्म
हा झालं सगळं तू
अ नाही ग मी मला दुसरा टास्क आलाय म्हणजे पहिला मी पाच केलतो पहिले पाच आलते मणा नंतर ना आलेच नाय काय
अ मग ऍड मोर टास्क केल्यावर येत नाही.
नाही आलीच नाही मी किती बघित
अरे राव मनुज मनुज खुळ्याने मला सांगितलं तुझा तीस झाल्यात
व्हय माझे अगं माझे दोन अकाउंट आहेत एक दोन नंबर आहेत ना माझ्याकड
हा हा
मग एक वर झाल्यात आणि एक वर करायचेत
हा हा हा
ऍडमिशन
कुठलं काय अजून अजून निवांतच बसलय काय पड ली नाय आम्हाला
अग निवांत बसून सुरू झालंय की तुला पुणेमध्ये पाहिजे ना ऍडमिशन?
होय.
मग जा की सुरू झालय
अरे जा की सुरू झाली कुठे कॅप राऊंड मदनाच होतय ते एक्स्ट्राच काय मेहनत घ्यायला लागत नाय.
हा हा तर तसं आहे आम्हाला अग इथं मला आता की नाही युनिव्हर्सिटी चा निकाल लागलाय काय
हा
ऍडमिशन पण भेटते मला युनिव्हर्सिटीमध्ये लागल्यात तिथं काय फॅसिलिटी नाही आहे ग
मग तू काय करणार हा हा हा होय लोकल बसन जायला लागणार.
हा आणि ते पण स्टँडवर मग स्टँडवर न तिकडची की बस आम्हाला घायला पाहिजे.
होय होय.
हे तर बरं घरला यायचं प्रॉब्लम जायचं तिथं प्रॉब्लम.
हम्म हम्म.
मग आमची बाबा म्हण मॅनेजमेंट थ्रू कुठल्या कॉलेज मध्ये होतेय त्या कॉलेज मध्ये करायच.
मॅनेजमेंट म इथ तर म्हणलीस तर मग कोल्हापूर म्हणलीस तर मग कोल्हापूरला घेणारच नाहीस मग काय उपयोग आहे मग डिकिटीच राहते नाही ते घोडावत आहे बघ.
मम्मी तेच म्हणटल्या डीवायपी घोडावत नाही तर डिकेटि.
हम्म हम्म हम्.
मला तर डीवाय बी चालतय बाई ना. घोडावत आणि डिकेटी नको आहे मला.
डीवाय पाटील इथं कुठय म तिथं पण कोल्हापूरला जायं लागणार.
आग कोल्हापूर चालतय कोल्हापूर पाहिजे पण खर पण कॉलेजला बस पाहिजे.
हा हा हा म्हणजे डीवायपीची बस आहे काय?
हा डीवायपी ला बस आहे. घोडावतला पण बस आहे. आणि डिकिटी काय इथल्या इथ यतय डिकेटी मला नको बाई सोड.
हम.
मला मोस्टर कोल्हापूरच पाहिजे. बघू आता काय होतय तो सर आपल्याला आलता माहित आहे काय तू बसलेलीस काय?
हा तो इनफॉर्मेशन द्यायला एम सी
हा तेन म्हणलेलं ना सीई ती लागत नाही मॅनेजमेंट थ्रु तुम्ही गेला तरी चालतय.
होय.
मग तवा आम्ही तिचा नंबर घेतलेलो आता तिला कॉल लावूया आणि विचारूया.
मॅनेजमेंट हायेच की आता मी घाट मॅडमला किती वेळा फोन केलतो तेव्हा ती बाकीच राहिल सांगायचं पहिला मॅनेजमेंटच सांगालती.
मॅनेजमेंट मध्ये डीकेटी मध्ये होते ग खर पण डीकेटी मध्ये सगळीजण मरणार आपली कॉलेजची. काणकुनन एवढी जास्त पडल नाहीस तेटला
होय.
आणि डिकीटी एकमेव कॉलेज आहे. अकरा हजार घ्या लागले थ्रू सिटी.
अकरा -अकरा
होय एलेवन थाउजंड हाय डिगीटीला फी एम
फी हा फी हा ती वाढवणार आहेत म्हणलीत की या वर्षी. क दोन चार हजार
अगं लहिले बारा होईल युनिव्हर्सिटीमध्ये पहिल्या वर्षाला पन्नास हजार रुपये.
होय पन्नास हजार आहे. काय फरक पडत नाही आता आपलं काय पोरींच नाय नाय म्हणत तरी पण घेत त्यात
घेतातच हा मग डिकेटीमध्ये कमी आहे ग आठ कम बय टू हे युनिव्हर्सिटी आणि डी वाय पी डी वाय पी मध्ये मला मॅनेजमेंट थ्रू तर पन्नास वतायला लागणार आहेत आणि शिवाजी मध्ये पण म असे ना तस पन्नास वातायला लागणारच होते.
होय.
पप्पा म्हणलंत बघूया पप्पा गेलेत गावाला आल्यावर वर बघणार एक तर डी वाय पी आणि संजय घोडावत डी के टी तीन ऑप्शन आहेत माझ्याकडं.
मी तर तिकड माझ फी काय असली नसली तरी राया खायाचा खर्च वाढणारच आहे.
तुला खर्च पडणार आहेस सोड जास्त कारण तू पुणे मध्ये फ्लॅट घेऊन राहणार.
फ्लॅट नाही पहिला हॉस्टेलला राहणार कोण ओळखीच तर असायला पाहिजे फ्लॅट घेऊन राहायला पहिले ओळखीची होऊ देत एक सहा महिने मग
मग तिथं मेसच खर्च आलं अपडाऊन म्हणजे ट्रॅव्हल तर कॅबनच
उलट फ्लॅट नाही तर पीजी पेक्षा हॉस्टेल महाग अस ई तिथं बोंबाबोंब सगळी व्हय खरं आता ओळखीचीच नाहीत ना कोण कोण बरोबर यायला पण नाही. कोण पुणेत आपल्या इथली त्यामुळ काय करायचं
आता पहिल्या सहा महिने मग हॉस्टेलवर काढ मग नंतर न असं तुझी ओळख झाली तर क्लास मध्ये ग असं म नंतर न हे करायचं आणि मोस्टली सगळेजण हॉस्टेलच बघतात कारण ते जवळ होते कॉलेजला येण्या जाण्याचा खर्च वाचते ना तेवढंच वेदिका काय के आय टी मध्ये कनय
वेदिका म्हणाल्या ते कराडच कॉलेज आहे कुठलं इंजिनिअरिंगच
आणि ते डी वाय पी तळसंडे मध्ये मी सरांना फोन लावलेल ते म्हणला होतंय ऍडमिशन खर पण मला घरला यायला आठ वाजणार सृष्टी सकाळी आठ ला जरी गेलोत तर रात्री आठला येणार घरला मी कारण ते लांब आहे ना खूप
हूं हूं पण काय उपयोग नाय तिथं हॉस्टेल ला घ्यायला पाहिजे लई लांब घेतलीस तर
मम्मी म्हणली आमची मला पप्पा म्हणल्यात येतो मी आणि बघू आपण काय होतय काय आणि करूया ऍडमिशन
ही बाकीची कुठे घेणार आहेत.
नाही मला माहित मी विचारलो नईबाई कोणाला मी कोणासोबत बोलते मी वेदिका सोबत पण बोलत नाह तेवढे चाट वर बोललो तर बोललो तुषार सोबत बोलत नाही आदर्श सोबत बोलत नाही रामानु सोबत थोड बोलतोय तो कधीकधी फोन लावतोय. कोणासोबत नाही बोलत मी
मी आता टास्क कंप्लिट करायला दोन दिवस झाले त्यालाच चार चार फॉल लावलीय.
तिन पण मला टास्क कंप्लीट करण्यासाठी एवढं दोन तास फोन लावलेला
हूं हूं माझं झाला आत्ता सतरा अठरा झाल्यात.
माझे दुसरे कॉल वर आहेत ना अगं व्हय तिला मी एक मग कन्हैय पहिला पहिल्याचे टास्क हो तिथं त्यावर सहा हजार रुपये कमवले
सहा हजार आले तुला
होय आणि आता हे कंप्लीट केल्यावर आणि हे वेगळं अजून माझे हाईत सोड तास काच नाय नाय एका हेच त्यावरून आत्ता मी दोन घेतलोय आत्ता दुसरा आलाय का नाही आत्ता नंबर दुसरा घेतलोय मी
हा हा
पहिल्या पाासन होतं फर्स्ट इयर पासन म्हणजे सेकंड इयर मध्ये कवा आलत हे कार्य फर्स्ट इयर मध्ये झालतं बहुतेक
हा
तवा पासून करतोय मी टास्क.
मला काय मिजे जर काय किती पैसे मिळतात काय माहित.
मी पण हे करत नव्हतो माझं पहिला स्टेफी करत होती म्हणजे हे अकाउंट स्टिच कोणालाही पण द्यायला येते ना. पैसे वेग येणार तुझ्या हिजाबानन तू कसं टास्क केलं तसं कारण त्यांना फक्त चारशे चारशे भेटलेली एका टास्कला मला न भक्तीला सहाशे भेटलेली.
व्हय.
हम्म असं पण असते ते.
हिला लिहिल्यात की नाही दोन हजार रुपये दहा कॉलला हजार हं.
दाखवला जार मिळणार तर काय तिनी खरोखर सांगितलं ते.
मग तुम्ही सांगायचं मी वाचले म्हणायचं ते सगळे इंट्रक्शन.
दिलीत तर चांगलाय काय माहित काय करतात.
रिझल्ट कध देत म्हणआम्हाला.
बघ किथ ऍडमिशन सुरू झालेय तुमचं का काय प्र मी मी जेतिला विचारल तो म्हणला मला रिझल्ट आला असेल तर या आपण ऍडमिशन करूया म्हणून आता काय तोंड घेऊन जाऊ माग.
हम्म तीच काय पडली बोलवत पण नाही काय सांगत पण नाही काय विचारत पण नाही की.
अरे ऐक की तरी नव्वद अक्षदाला पण नवदा ईल.
ती ती मला परवा दिवशी भेटलेली ग बस स्टँड वर. मी होतोय लई गडबडीत होतो लई बोलवा आलती मला तिथल्याच काळात मी लक्षच दिलं नाय.
हम्म तुला वाटला असेल कॉलेज झाल्यावर ही विसरली असेल अग माझ माझ मला माहित मी गडबडत होतो ते.
हम्म मला काय बोलली नाही सोडती अजून हच्याबद्दल.
नाही बोल. वेदिकाच्याच घरला दोनदा गेलतो मी असंच.
हा. हा.
कामच होतं माझं ते एम एस म्हणजे सीईटी ची वही घेतलेली ना मी तिची. एकदा गेल्तो. आणि एकदा असच ती बोलवलेली म्हणून गेलतो.
ह हं हं. लय नाही ऑनलाइनच कॉन्टॅक्ट मध्ये हाय.
आणि रिजल्ट तर कसे दिल्यात बाई माहिती आहे का तूला युनिव्हर्सिटीचे पूर्ण ग्रुपवर टाकल्यात बाई नाव
व्हय व्हय
हिला काय अक्कलच नाय पर्सनली पाठवायचं ग. हिंदी नी त्यांच्या ग्रुप वेगळा हाय. ज्यानं त्यान पाठवकयचं.
बघ की काय काल नाही थोडं त्या रिझल्ट मध्ये
मला तर मला मलाच समजलं नाही स्वता प्रिवस म्हणजे ते आपण महाराष्ट्र सी ई टी दिले ना ते स्टार्टिंगला हाय आणि टोटल मार्क म्हणजे आता जॉब तेन झालं आणि मी महाराष्ट्राची सीईटी दिलं नाही आणिसमोर मला सिक्टी नाईन पडल्या
वा
म्हणजे गंडला आहे ते रिझट पूर्ण.
काय माहित? मलाच कळाल नाही मी
मी विचारलू ग दोन शीट दिली नाहीस आणि कसं तुझ या या लागलयं.
हम हम
खरंच ग मी दिलो नाही.
युनिव्हर्सिटीमध्येध्ये आता ऍडमिशन सुरू झाल्यात नव्ह.
हो झाल्यात की अगं झालंत ग आमची मम्मी नाही म्हणली की एकदा नाही म्हणली तर घालत नाही ती. बरोबर आहे ग तिझं बघ आता आता मी इकडनं आठ नऊ ला जरी लेक्चर असलं माझं तर मला सात ला निघायला पाहिजे.
होय.
सार ला जरी मी गेलो तर कोल्हापूरमध्येध्ये मी एक
त्या बसच काय खरं नाही वेस ओडतू
खरंय मग कडन आणि मला ते ए युनिव्हर्सिटी मेन कोल्हापूरमध्ये नाहीये.
होय.
बाहेर पडते मग तिथे जायला पाहिजे मला आणि तिथनं सुटल्यावर कितीला सुटते काय माहित युनिव्हर्सिटीच टायमिंग फिक्स नाहीेये मग येताना बस आणि एक्झाम टायमिंगला समज बसच नाही हे झालं तर काय तर प्रॉब्लेम कॉलेज बस असलं तर हा कॉलेजच्या टायमिंग वर जातोय येतोय असं होतयं ग.
हम्
मी पण हे विचार केलो मग कालपासून डोकं दुखाय लागलयं कुठं ऍडमिशन घ्यायचं आणि कुठं नाही ते.
खरोखर आम्ही दोन तीन वेळा गेलतो आणि म्हणलो बास
मी एकदा पण गेलो नाही ग बाई आणि रोज रोज का पप्पा सोडणार आहेत. त्यांनी घ्यायला येणार इते का इथले हाय व्हय ते
होय. लांब हायिती
मला आणि ती मैत्रीणी म्हणली आपण गाडीने जाऊया मम्मी म्हटली तू एकदा दोनदा जाशील नंतर कंटाळ येते गाडीवरन पण
व्हय गाय चालव चालव पण लांब हाय ग ती
व्हय तेच म्हणले नंतर नंतर कंटाळा येतयं तुला आता सोप्प वाटाय लागलयं दोन वर्ष काढायचे आहेत. बस मध्ये कसं बसून गेलो आलो कॉलेज पर्यंत जात्या कॉलेजपर्यंत ठीक हाय असं मा ती मैत्रिण होती माझी ती मला म्हणली की आपण असं जाऊया तू आणि मी जाऊया सोबत मग म्हण नको
हम हम्
तता बघायचं कुठं घेत्या तिथं करायचं ऍडमिशन दोन वर्ष करायचं आणि बीसी कोण जॉब पण नाही आहे का
हो बी सी काय फालतू शिकवलेत थोडं आपल्याला
ओ आता मी हिला हे माझा एक भाऊ आहे तो पण बीसी करायला लागले म्हणजे सीसच करायला लागले तो बीसीएस नाही